हॅलो. हॅलो. हॅलो. हा. हा. बल कुठे आहेस? हॅलो.
काय करते ना?
ना आहे आज. कॉलेजला गेलो होतो जरा. आं? तू रस्त्या
मी काय कॉलेज जातोय.
मग काय झालं कॉलेजमध्ये?
काय, एक परबचं पहिलं ले परबचं लेक्चर झालं पहिलंच.
परबच लेक्चर होत आज?
होय. त्याच्यानंतर म काय त्यांनी सगळं सांगत होते - त स्टोऱ्या काय नाही काही किती वेळ. नंतर मग आपल्या मॅडम क्लास टीच - -रच झालं लेक्चर. नाही ते काय शिकवण बा - जू कमी. स्टोऱ्याच असतात की.
हो. काही डान्स बिन्स केला का नाही त्यान?
नाही. नाही. डान्स बीन्स एवढ नाही. त गाय ही संगीतेच चाफा फुले ना, चाफा बोले ना, चाफा रुसला. चाफा बोलेना, चाफ - -फा चालेना. अशी कविता बिविता म्हण- अय. मॅडमच पण लेक्चर झाल.
काय शिकवलं?
हॅलो.
हॅलो. शिकवला शिकवला काय रे त्यानि? शिकवला काय तीना?
शिकवलं ते हे आपले - न्यूरोन्स नायरे आपले हे कॅन्सर. कॅन्सर टॉपिक होतं.
बरं बरं. कॅन्सर विषयी शिकवते ती.
व्हय. ते अलसर विलसर सगळं शिकवत होती.
ब. परवा तू काय करत होता?
काय बोलतो?
लेक्चर झाला.
हॅलो. नाय. नाय. नाय. नाय झालं. काय माहित आता काय.
बर. हा हा.
काय काय ते प्रॅक्टिकल नाही लिहणार.
कॅपच काय? कॅपचं काय झालं?
प्रॅक्टिकल नाही मिळत. प्रॅक्टिकलला नेणार होते आज.
बर. प्रॅक्टिकलला कॅम्प्युटर लॅब तर हाय आपल्याकडे कॉलेजला.
काय नावाला लॅब आहे ती
ह. हम्. ह. म काय?
नंतर म त्या मग इंगवले मॅडम च लेक्चर झालं. इंगवले मॅडम शिकवत होती.
ते आपलं हे. कार्बोक्सलेक आसिडच एक टॉपिक होत.
बर. कार्बोहायड्रोलिक ऍसिड क सुजाता येतीय का नाही मग शिकवायला?
सुजाता काय आली न आली काय सारखी.
बरं लेखाय लेक्चिर घेत नाय.
नाय नाय.
लग्न झालंय वाटत तीज.
ह ह झालंय.
हा, हा.
हा, हा मेडिकल पण टाकलय म्हणती वाटत, ती मला त्या दिवशी बोलत होती मेडिकल टाक कणार म्हणून त ती, कॉलेज टीचिंग टाईप सोडणार आहे म्हणती.
होय गं मोठी माणसं होणारेत.
आ हं! हूं आता मेडिकल टाकायमध नवरा म्हणतोय टीचिंग करायला नको म्हणतय, आता आपलं मेडिकल स्वतः टाकू.
होय म प्रॉफिट आहे.
व्हयं तू जायचं होतं ना, तू खास होतास ना मॅडम हॅलो, हॅलो, हॅलो. हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!